आवांज येतो हां कां कायं चालूं आहे
कांहीं नाहीं चालूं आहे आंता कार्यालयांपचे फोन करणं
हांव कां कधीं आल्यां वारी हूंन
हम्मं पांच दिवसं झाले
होव कां कशी राहिली वारी
अरे एकदंम चांगली
हां कां कांहीं पाऊस वगैरें रस्त्यांनी
पाऊस एकचं दिवसं लागंला आम्हांला तरं पाऊसचं नव्हतां रस्त्यांने पांडुरंगानी आम्हांला सगळ्यांना सुरक्षित नेलं
हां कां
हम्मं
हं हम्मं हम्मं
कोणांची अशी दयन केली नाहीं फजिती केली नाहीं
हां हे पाऊस असल्याचं नंतर थोडी
जेव्हां आम्हीं दिंडीकडं दोन दिवसं झालीं तेव्हां पाऊस चालूं झालां तिकडं आम्हांला पाऊस नाहीं कांहीं चं नाहीं
म्हणजे जावं परंत यायचं कां त्यांवेेळेस कां
हो नाहीं तोपर्यंत पाऊस नाहीं कांहींच नाहीं
हां ओके मंग कायं एन्जॉय केलं असेल तुम्हीं
मं वारीचां आनंदचं हां वेगळां असतो हां सुंख सोहळां स्वर्गी नाहीं आम्हांला जायचं तेव्हां दोन दिवसं अगोदर
हम्मं
खूंप आळंदीला पाणी आलं होतं यांला इंद्रायणीला आळंदी होऊंन जायचं तेव्हां मंग मंग दोन दिवसं तरं आम्हीं लेटचं गेलो
हां समजां सगळ्यांच्याच वाऱ्यां कॅन्सल केल्यां होतं बाबां दोन दिवसं लेटी हां
हो मंगा मी पुण्यां पुण्यांहूंन गेलो होतो
हां कां कितवी वारी कांल तुमची
आमची चौथी वारी झाली आंता ही हम्मं हो भरंपूर झालं
हां कां चांगली गोष्टं आहे नां
हम्मं
हम्मं
वारीक म्हणजे खूंप आनंदे बघण्यांसारखांही सोळां हां एकदां तरी पंढरीची वारी करावी
हां जसं ऐकलेले आहे मी पणं की बाबां कि वारीचा आनंद खरंच वेगळां असतो
कारणं की बाहेरचे बी लोकं असते म्हणजे एकदंम असे जुळले जातांत आपोआप जुळले जात्यात असं एकदम असं वाटतं का, नाही -नाही हे आपले म्हणजे पहिल्यापासून सोबतचे काय असे वाटते लगे.
हा समजा आपल्या जवळचे हे बाबा असं.
जवळचे वाटून जाते ते इतके म्हणजे एकमेकांना एवढे प्रेम करत्या
रेग्युलर त्यांच्या सोबत राहायचं म्हंटलं वीस पंचवीस दिवस तर अ ओळख होऊन जाते आणि त्यांची सवय होऊन जाते.
इतके लोकं अशे प्रेम करते एकमेकांवर अशे असं वाटतं त्यांना म्हणजे असं दरवर्षी या ज्या या व्यक्तींनी का बुवा
त्यांनला सवय जेव्हा झालेली असती, पंधरा वीस दिवस त्यांची
हां.. हां.
हं..
अनेकदा हा सासवडचा घाट चढायच्या वेळेस, एवढा का भारी दिवे घाट म्हणते त्याला एवढा का भारी वाटतो, -
खूप मोठा सोहळा असतो. हं.. जाऊन बघा एखाद्या वेळेस वारीला.
जाऊ नारे एखाद्या वेळेस.
हं...
हं...
म्हणजे एकदा गेलं का असं वाटतं जा दरवर्षी जावंच.
बघू ना. जाऊन असं म्हणजे ऐकलेलं आहे मी पण की, बाबा खरंच वारीचा आनंद वेगळाच असतो.
हा...
ह... बाकी मग तब्येत बरी आहे. होक चालेल मग ठीके ठेवू का? हो.. गो किती जणी तेच-तेच वारीचं बोलू राहता का. वारीचं, वारीचं बोललोच नाही आधी.